हॅलो
हा बोल की.
हा हा
हॅलो! आवाज कमी यालाय लई.
कमी हे काय?
होय.
आता आता यायलाय
तरी पण जरा स्लोच आहे
स्लो चं हाय
हम्म आता यालाय
काय झालं हं आवरलं काय नाही
नाही ग आवाज लई कमी यालाय हेडफोन काढ
कमी यालाय तजब बाई
चहा मी पिला चहा पिऊनचं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो